हॅलो?
हा, बोला?
काय करलं?
काही नाही, बघा बसलो तुम्ही?
हम्म मी पण बसली, आता.
होय.
हम्म चहातेण झाला?
च्या तेण झाला, दुपारी झाला आमचा च्या, तुमचा?
एवढा लवकर घेताय?
लवकर म्हणजे लवकर बनवतात च्या घरी त्यामुळ
हा आम्ही आता घेणार. ऊन तेन जास्त असतय, त्यामुळे जरा वेळानच घेतो.
हम, तरी गरमीत गरम प्यायला मजा येत आणि थंडीत थंड प्यायला. आणि जरा गरम होते मेंदू तापतोय पूर्ण.
म्हणजे समोरच्या माणसावर जाळ आणि धुर एकदमच काढायला बर.
अ मेमरी चार्ज होत्या लगेच.
हम्म चांगलंयत विचार.
घरात म्हणजे मोस्टली आम्ही चहा घेत नाही कधी, कधी तरच नशिबानें पितो.
हम्म. हम्. चांगला भेष- शोधून काढलाय.
हम्म. आमचं म्हणजे लग्नाच्या अगोदर पण असंच व्हायचं, म्हणजे चहाची तलब कधी पण यायची, रा री दोन दोन वाजता दादा आणि मी तर चपातीने चहा करून पित होतो.
परत झोप लागायची काय खरं.
मग उलट पिल्यावर आणि जरा जास्त सकाळी आठ ला उठायचं ते दहालाच
एक म्हणजे प्रत सगळीजण माणस फ्रेश होण्यासाठी झोप जाण्यासाठी चहा तुम्हाला झोप येत नाही म्हणून पिता
माझा आणि म्हणजे माझ्या भावाच तर वेगळंच आहे सगळ्यांना चहा पिल्यावरती भूक जात्या झोप उडत्या आम्हाला चहा पिल्यावर आणि जरा भूक लागत्या
मला तरी मी सात साडेसात वाजता जरी चहा पेलो तरी मला नऊ साडे नऊ वाजता झोप झोप लागत नाही एक दोन वाजतय झोपायला म
काय अवघडंय मला काय नाही म मला लगेच झोप येते आणि जरा झोप येते मला चहा वगैरे
भारी आहे तुमचं मत चहा चपाती आवडते सोडा पण स
आम्ही म्हणजे काय झालो होत तर लाईटली पप्पा म्हणजे जेवण पप्पा पण जेवण करत होते नई तर लाईट ली जेवलेलो त्या दिवशी रात्री आणि दादाला भूक लागली तो हळूच उटवतोय उटकी काहीतरी करून खाऊया चहा पिऊया म्हणून ठरलेलं चहा करत करत त्याला लगेच चपाती खाऊ वाटली मग आणि परत आम्ही चपाती म्हणे पीठ वगैरे मळून चप पाती मी इकडं लाटून देणार मग ह्यो भाजून हा करून खाल्लो तो भाजून घेत घेत आम्ही दोघं रात्री दोन वाजता आम्ही चहा चपाती खातोय
म्हणजे आमच्यात मोस्टली सगळेच तसे करतात म्हजे आणि दादा आणि मीच असं नाही म्हणजे माझी मावशी पण तशीच आहे. रात्री बाराच्या पुढं कधी पण उठली ना ती उठवत्याती हा दिदे उठ की चहा चपाती असं नाही सोडा पण नुसता चहा उट कि दिदे चहा पिऊयात चहा किंवा दुधं अस
हम्म हम्म एकेकांना सवय असते. थोडं आम्हांला म्हणजे आधी आधी होत आता घरात असल्यापासन जरा चहा कमी झालाय.
भारी वाटते खरं कधी पण एनी टाइम चहा
हम्म आता उन्हाळ्यात येवढं काही नाही आम्हांना पावसळ्यातच लागते जास्त थंडीच्या दिवसात पावसात.
उन्हामध्ये मी पण चहा सोडला होता चहाशिवाय गमतच नाही. म्हणटलं दिवसात एक कप तर पाहिजेच.
हम्म सकाळच्या टाइमला घेत जावा पण
सकाळी गडबडीत होतच नाही प्यायचं लवकर लक्षात राहत नाही मेन चहा प्यायच.
चहा प्यायच लक्षात राहत नाही.
नाही खरंच की दरवेळी माझं तसच होते असं कप मध्ये काढून ठेवलेला असतोय चहा काहीतर दुसरं काम लागतंय त्या नादात मी तिकड जाते तर चहा गारून बसतेय मग ते गरम करून प्यायला वैताग येतोय. त्यापेक्षा मी म्हणजे फ्री टाइम मला कधी भेटतोय त्या टाइमला मी चहा करून पित्या
हा..
मग ते फ्री टाइम मला दुपारी असतोय दोन साडेच वाजता तीन वाजता..
तुम्ही चहा चहा पिण्यासाठी वेळ मिळत नाही. म्हणताना पहाटे उठून बस... सजावा लवकर...
म झोप इज मोर इमपॉर्टंट...
असं म्हणायचं नाही चहा इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हनायचं त्यावेळे...
नाही. चहा तरी इम्पॉर्टंट हाय खरं झोपेपेक्षा नाही.
हा...
आणि की कसं होतय दिवसभरी मुलं झोपू देत नाहीत. तर रात्री झोपायला लेट होतोय अकरा बारा वाजतात. त्यातना आणि सकाळी पाच ला उठायला लागते त्या चहासाठी आणि कुठे चार ला उठ.. उन बसू पाच ला उठलं. ते दोन म्हणजे एक दीड वाजेपर्यंत सरास कामं चालूच असतात. हे कर ते कर ते कर हे कर हम.
आणि काय घरचे कसेत.
घरचे तर सगळे निवांत आहेत.
हा हा.
हम्म.
हम् गावी कधी गेलता का नाही मग मम्मी पप्पांकडे तेन.
हम् नाही अजून डिलिव्हरी झाल्यापासून नाही गेले.
हम्म हम्म.
इकडच होते यावेळी. डिलिवरीला..
दादा वहिनी तेन बर आहेत ना.
हायत कि.
हा तेनी काय करतात घरीच जा असतात का.
नाही तो जोडवी वगैरे तयार करतात ना चांदी कामाच... पैजणन तेन तिथ हा येतो आठणीवर कामाला... तेजे बायको पण तिथंच असत्या.
कुठ कोणत्या गावाला.
हुपरीला.
हुपरीला हा हा हूपरीला ते चांदीचं सगळं म्हणजे तिथं...
ह् होय म्हणजे आहे आम्ही मेन पटण कोडोलीच पण.. काम त्याच हुपरीत हाय.
हा हा हा. चांगला आहे ते पण बिझनेस आणि आता सोन्या चांदीचे दर पण वाढले आहेत त्यामुळे प्रॉ फिट चांगलं होईल
होय मध्ये केवढं रेट वाढलेलं चांदीच....
हो चार लाख काहीतरी झालेल ना. आता आणि परत आडीच काय तीन झाले वाटत भाऊतेक.
होय.
हम्म हम्.
हम् हम्.
पेक्षा चांदीच वाढलेलं त्यावेेळेला.
होय ते तर राहायच चांदिला लय डिमांड...
हम्. अधिक महिन्यात पण काहीतरी वाढते आता ह्या वेळेला जास्त वाढले नाही वाटत अधिक महिन्यात... होय..
अधिक महिन्यात म्हणजे कस जास्त करून सगळे चांदीचच घेतात नाही जोडवी... पैंजण त्यामुळ अधिक महिन्यात वाढतो रेट.
हो.
हम्म.
हम् चालते.
हा.
करते आणि परत कॉल हा् हूं बाय